हॅलो
हा
हा सई ना हॅलो सई न्हवं ते मी पण कार्या ऍप मधनच बोलत्या मला जरा की नय म्हणजे तू जी परवा असं अ पोस्ट केलेलीस की नयी पास्ता असा तयार केलेला मला ते पास्ता म्हणजे तुम रेसिपी चांगली वाटली तुझी म्हणजे मी वाचल सगळ रेसिपी तेन म्हणजे असं प्रमाण वगै तर किंवा ते चित्र तेन अस लय भारी वाटली बघायला तेन म्हणून मला ती मग जरा रेसिपी सांगणार काय तू म्हणजे पास्ता कसा बनवायचा किंवा चांगला लागतोय काय त्याबद्दल असं सांगणार काय मला माहिती
कुठल्या टाईपचा पास्ता हवाय म्हणजे त्याच्यात दोन प्रकार असतात
हा
एक तर खूप तिखट असतोय आणि एक असतोय माईड हा म्हणजे जरा सपक खरंच त्याच्यातच तिखट असतोय हा अ हा व्हाईट पास्ता म्हणतात. जे दुधानं जरा करतात आणि ते तिखट पास्ताला आपण दूध नाही वापरत. फक्त अ जास्त तिखटाच हे होय.
दूध वाप
मग केव्हा
म्हणजे मला कसंय माहिती काय म्हणजे असं स्पाय स्पायसी असं जरा झणझणीत असं चमचमीत असंणार असं म्हणजे पास्ता अस बनवायचा अस म्हणजे माझ्या घरात कस चार चार जण हाय नय आम्ही मग आम्हाला जरा असं चार चार जणांना असं व्यवस्थित बाबा नाष्टयाला पुरल असा असं म्हणजे तेवढं क्वानटीटी होईल असं तेवढं अस मला जरा सांगणार काय हा प्रमाणात
आता द अ तुम्ही जे आपण ह्यो बाहेरन पास्ता आणतोय जे छोटे छोटे हे असतात. ते कच्चे असतात ना आपले मग त्याला हाय की नई एकदा पाण्यात एकदा धुवून घ्यायचं.
हा
धुवून आणि परत त्याला नवीन पाण्यात उकडायसाठी ठेवायच्या.
म्हणजे पास्ता आपण असं म्हणजे बाजारात मिळतोय का आपल्याला
होय होय बाजारात पॅकेटची म
म्हणजे त्याच्यात खर आकार पण असत्यात नव असं पास्तामध्ये म्हणजे असं वेगवेगळं असं म्हणजे म्हणजे त्याच्यातल कुठलंच चांगलं लागतय असं कोणतं चांगलं लागतय.
अ खूप जण मैदातच वापरतात. म्हणजे प्रकार असतात त्याच्यात पण व्हिट चे पण असत आणि खूप मैदा्याचे पण असतात गव्हा होय होय गव्हाचे पण मिळतात खरं गव्हाचे कशे आपले लगेच तुटतात.
काही संबंध नाही काय म्हणजे असं काय कुठला पण आकाराच घेतला तर आपण चालू शकतोय. तेच्यासाठी असा आकार काय फक्त ते आपल्या ह्याच्यासाठी आहे काय फक्त
हा आपल्या आवडीसाठी अस
आवडीसाठी तेवढं आकार असतय मग गव्हाच चांगलं नसते काय
गव्हाचं काय होतय तुटते खूप आपल्या कस आपल्याला दिसायला ही छान पाहिजे होय होय लगेच तुटतंय होय होय म्हणजे आपण जेव्हा उबळतो ना त्याला मग ते लगेच अस जरा त्याच ते हा उकळून घ्यायचं. मग एक पाच मिनिटानंतर होय होय त्या जेव्हा ते उखळत असत ना जेव्हा ते भुलबुले येत असतात. तेव्हा थोडस मीठ टाकायचं त्याच्यात
म्हणजे पहिला पास्ता आपण घ्यायचा. आणि म्हणजे त्या पास्त्याला आपण काय लावायचं काय
नाही नाही काय नाही.
नाही नाही म्हणजे आपण मग डायरेक्ट पहिला पाणी केवढं उकळायचं असतं, म्हणजे साधारण आता केवढं लागणार. त्याला पाने काय ते बुडल असं हे करायचं.
ते अंदाजानुसार तुम्हाला ही कळ-कळतय. म्हणजे कसं असतंय आपण एक वाटी पास्ता घेतलो ना. तर तीन ते चार वाटी आप त-तीन वाटी.
पाणी लागणार, पाणी लागणार म्हणजे डबलच्या वर पाणी थोड त्यात आपण जेवढा पास्ता घेणार त्याच्या डबल, टीब्बल पाणी आपल्याला वापरा लागणार. म ते पाणी उकळ ऊ कळायच्या आधीच पास्ता घालायचं पाण्यांत, काय पाणी उकळल्यावर पास्ता घालायचा.
जरा उकळ आल्यानंतर म्हणजे आपल्याला वाटलं की हा जरा गरम झालंय पाणी असं छोटे, छोटे आपले बुलबुल येतात ना हा तेव्हा. पास्ता घालायचा त्यो. आणि एक पाच मिनटासाठी छान उकळून घ्यायचं. जेवा ते उकळत असते ना तेवा थोडस मीठ घालून एक त्याला एकच मिनट सोडायचं. का की खूप छू सोडलं ना मिठाच्या पाणीत म्हणजे ते जरा तुटालं येतंय. ती आपल्याला नको आहे ना, मग तेव्हा आपण का लगेच काढून. त्याला ड्रेन करायचं पाणी.
ड्रेन म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं नि थळून टाकायचं काय पूर्ण, म त्याला आपण जर ह्याच्यावर ठेवलं तर ते हा म्हणजे आपण ते. जा म्हणजे आपण ते पूर्ण चाळायच असतय. चाळणी असत्या त्यावर ठेवलं तर चालत असेल कि म. म्हणजे त्यातनं सगळं पाणी पण निघून जातंय सगळंच होतय. हा म्हणजे पूर्ण आपल्याला त्याला. असं पूर्ण ड्रेनचं कराला पाहिजे पूर्ण असं. म्हणजे कोरडं कराला पाहिजेत.
कोरड करायला पाहिजे, आता जेव्हा आम्ही पू पूर्ण असं ते गरम पाणी काढतो ना जेव्हा जात ते जाळीच्या याच्यात ठेवतो तेव्हा अ आपण काढल्या, काढल्या लगेच जरा गार पाणीत न पण एकदा हे बुडून काढायचं. म्हणजे ही आपली जाळीची बुट्टी असते आपल्याकड, आणि वरण जरा गार पाणी वत त्यायच आपलं. आपण गार पाणी वतलो, कि ते कस होतय जरा गार होतय. हा म्हणजे ते जरा गार होतय आणि अस फुट टाईच्या हेच्यााण जरा कमी खाली येतय. आपल्याला कसं आप जे पण आपण खात दिसायला छान असते. आसा आमचा एक हे असतेय. इंन्टेशन, म आम्ही त्या ह्याच्यान गेलोत हं! मग त्याच्यान आपण जरा असं गार पाणी वरणवतलं कनी मग ते फुटायच्या ह्याच्या ना जरा कमी खाली येतय, गरम पाणीत काहीआप पण ठेवलं तर फुटतयच ना. ती आपली साधी काही असू देत , हा म्हणजे? त्याला जरा गार करून घेतलं कनी मग ते फुटायच्या याच्या न जरा खाली लिमिटमध्ये येईल.
आच्छा कस म ते परत.
हा आपण हे जाळीत पण हे पास्ता ठेवलेलं असतो ना. हे जाळीत ठेवलेलं असतं ना तेव्हा त्याच्यावर न जरा पण हाताला तेल लावून जरा त्याच्यावर असं ते हात फिरून घ्यायचा तेल
तेलाचा हात लावायचा थोडक्यात मग त्याच्यावर असं तेलच थोडं टाकल तर चालत असेल की जरा पसरून असं म्हणजे मो मोकळ, मोकळ होत असेल ना?
होय, होय चालतय आपण ब्रशन ही काही अ हे करू शकतो जरा लावू शकतो होय आणि परतून घ्यायचं जरा ते. तेलातन अस मग आपण एक पॅन मध्ये ना तेल गरम करायला ठेवतो आपलं रे रेग्युलर आणि तिकतासाठी ना अ अधिक कस मस्त मसाले आपण करत होतो, खूपजण घरात मसाले करायचे कि अ तिखट चटणीचे आणि त्याची काय म्हणतात ते बियाची चटणी करायची आता तस नसत ना म्हणजे आधी जे चट करायसाठी ती ही ना खूप असं प्रोसेस असायचा की ते तिखट घालून थोडेफार आपले अ स्पायसेस असतात ना ते घालून पन करायचे. आता आपल्यासाठी लगेच करायसाठी ना आपण नाही करत ना. तो आता चिंग्स चायनीजचा जे अस त चटणी येते ना
हा हा हां म्हणजे ते आपल्याला मिळते काय कुठं पण? बाजारात वगैरे? मिळते काय म्हणजे ती स्पेशली तीच वापरायची का आपण दुसरं पण काय त्याला ऑप्शन वापरू शकतोय?
नाही, नाही ही फक्त आपण तिकटासाठी वापरतो ना मग कुठली पण तुम्ही तिखट च
आपण शेजवान चटणीचा वापर केला तर चालतोय का त्यामध्ये?
होय, होय शेजवान चटणीचाही वापर केला तरी चालतोय.
हम्म, हम्म, हम्म मग त्यामध्ये आता तेल आपण सोडलो कडाईमध्ये मग त्यामध्ये काय, काय घालायचं परत?
आता आपलं आपण चिरलेले कांदा असतात अ तुम्हाला बटाटे पाहिजे तर तुम्ही जरा बटाटेही घालू शकता. अ मोसली त्या साईडला पास्ता जिथे करतात.
चिरायचा काय?
हा हा लांबला चिरायचा कांदा एकदम जसा पण बटाट्याच्या भाजीला चिर
हा हा हा हां म्हणजे खायचा कांदा वगैरे आपण खातोय ते तस चिरायच. कांदा हा मग कांदा घातल्यावर काय घालायचं? परत?
मग कांदा जरा असं ऑरेंज सा साईड ला आलं ना म्हणजे अ हे साईड ला आलो जे आप कळालं म्हणजे जरा ते शिजले म्हण हा तळलाय होय मग
हा.
हा मग त्याच्यात आपण हात घालायच जरा. अ चिंग्स चायनीज ची चटणी घालायची आपली.
हा हां हा म्हणजे शेजवान चटणी त्याच वेळी घालायची? मग सॉस कोणते कोणते वापरायचं?
आपला टोमॅटोचा सॉस असतोय ना तो जरा घालायचा आणी अ एक अ हाफ टीस्पून अ सोया सॉस घालायचा आपण. स्वादनुसार म्हणजे
सोया सॉस हां हां हां मग मी मीठ पण घालायचं का त्यावेळी.
मीठ लगेच नाही घालायचं. कसं असतंय म्हणजे आप पण ऑलरेडी एकदा स्टार्टिंगला घातलेला असतो ते जरा सोख करून घेतलेलं असते ना. म हे आपण घातलो मग हे, पण तेलात घातल्यानंतर लगेच अस छीलटे उठतात ना मग लगेच जरा पाण्यान पाणी घालून त्याला शांत करायचं आणि जरा त्याच असं मिक्स गर गरगरीत करून घ्यायचं जरा.
करून घ्यायची त्याची ग्रेव्ही
हा, ग्रेवी टाईप करून घ्यायची जरा हा आणी ते केल्यानंतर अ जेव्हा जरा ग्रेवी झाल्या आपली चांगली झाल्या म्हणजे पातळ झालं असं वाटलं क नई अ तुम्हाला जर जरा त्याच्यात स्वीट पाहिजे असलं तर एकदम आपल्या हातान थोडासा अस शुगर घालू शक तो साखर आणी अ हा आणी अ हां आणि छोटं मी होय होय छोट मीठ एक एक अर्धा चमचा चमचा भर घालायचं. जस ते अस आयोडीन वर पण असतंय ना.
पुर्ण ग्रेव्ही हलवायची थोडक्यात ते घालून सगळं मिक्स करायची. हा मग आपण ते ड्रेन केलेला पास्ता त्याच वेळी घालायचं काय परत.
हां थोड्या वेळानं आता पण मीठ आणि साखर घातलेलं असतंय कळतय ना मग तेव्हा ते हे घालायचं. म्हणजे काय नंतर अ पास्ता घालायचा जर तुम्हाला अस काहीही लास्ट राहायलाच नको. म्हणजे काय म्हणतात तुम्हाला ग्रेव्ही ग्रेव्ही जास्त नको आणि सगळं त्या पा त्याला चिकटू दे म्हंटलं ना वाटीत आहे का नाही कॉर्नफ्ली कॉर्नफ्लॉवर अस आपलं त्याच्यात जरा पाण्याचा आणि कॉर्नफ्लावरचा मिक्स करून त्याच्यात घालायचं जे आपण चटणी केलेलं असतं पेस्ट. नाय, नाय पेस्ट नाही फक्त अस घालून पाण्यात एक वाटी भरारानी एक असं त्यानंतर एक टी स्पून आपण कॉर्नफ्लॉवर घालून त्याला असं मिक्स करून घेऊन ना आपण हे करू शकतो. त्याच्यात घालू शकतो कि त्याला चिकटून बसू दे आपलं म्हणून.
म्हणजे ते मसाला सगळा ग्रेव्ही आपल्याला पास्त्याला तिथं चिकट णार सगळी मग ते पास्ता असा एकदम स्पायसी होणार ना? व्यवस्थित.
होय होय होय होय खूप स्पाय म्हणजे तुम्हाला ते हा तिखट लागल.
हां हां हां म्हणजे एवढं झालं की पार्स पास्ता आपला तयार होतोय आपला खाण्यायोग्य आपल्याला तयार होतोय. म्हणजे थोडक्यात सोपी आहे रेसिपी चांगली आहे ताई. कर, रेसिपी बर झालं सांगितल्याबद्दल, मी आता करून बघते रेसिपी आणी तुम्हाला कळवते, हम्म. चालेल, चालेल ठेऊ का फोन? हा, हा चालेल, चालेल हा